हा काही ठिकाणी. अ तर अ म्हणजे सऱ्या अशा लेडीज येत आमच्या इथल्या. थोड्या आणि त्यांनी सगळ्यांनी असं देवदर्शनाच ट्रीप प्लॅन केलं असेल प्लॅन केल्या. तर येशील का तुम्हाला जमलं का याला. अ अष्टविनायक. श आणि त्यानंतर मग जमलं तर मग आज. ठिकाण ठरवायच चाललंय. येत येत तर वन डे ट्रिप आहे. किंवा एक एक दिवस स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळी एक.
विचारते मी घरात सगळ्यांना का होते. सांगते तला फोन करते. कर ह.
मग आपण जाऊया एक वंड्रेड साठी घेतलं तर म दोन हजार फी आहे आणि स्टे घेतली तर तीन हजार रुपये.
एक आहेला.
खाणं नाश्ता वगैरे ह् आणि मग आपण. जाबलाझबला.
हा हा जम. ते जमते जाव हो हो चालते नाव दे माझं. हा चाल. हां आठवठव हां काय चालं आहे मला. का खळ ना झालं या्या घरात.